ह
हम् चालू झाली त्याची रडगाणी
ते देवा
हा बोल ना मी त्याला असं जव अस ते जवळ घेऊन आपण झोका देतो ना तस देते मी म्हणजे तो जोराने जातो ते आमच्या इथ कस आहे ना डिस्टन्स कमी आहे ना तर मग तो झोका जास्त तो जोराने नाही जात
हम्म हम्म
ह हह
कसं आहे म्हणजे साडीचं बांधलंय का आपलं साधा पाळणा असतो तेच
नाही नाही ते दोरीला नाही का आपण गोधडी वगैरे असं करतो तस तो हुग चा पण पाळणा नाही पण त्याचं कापड लावलेलं नाही तेच लावाव लागेल त्यानं म्हणजे पा पाय पण पसरवता येतात ना त्याच्यावर हे अकूड पाय करून झोपतं बाळ
हहह
ते रात्री येतील तेव्हा माझं जेवण बनेल
बरोबर आहे म्हणजे आधी काहीच करता येत नसेल ना
काहीच नाही यालाच पाहावं लागत दिवसभर तुला सांगू का जशी सकाळची उठले ना पाटच लावलेली नाही फक्त बस उठलेली झोपलेली नाही मी आता रात्री जेवण वगैरे झालं का साडे अकरा अकरा बारा तर वाजूनच जात़ं झोपायला.
हम्म हम्.
कारण जेवणच उशीरा होतं आमचं, अकरा वाजून जातात. रात्री तर पावणे बाराला, पावणे बारापर्यंत जेवली मी.
अरे देवा
हम्म,, आणि त्यानंतर अजून दूध पण पिली मला मळमळ होत होत, मला थोडस बसून धरलं, फिडिंग वगैरे केली, तरी पण शांत नवता राहात. तो तरी पण दोन वाजेला झोपला तो, सकाळी उठला मग दहा वाजेला.
नाही मग जेवण करून दूध म्हजे, तर रात्रीचं पचलं, म्हजे पचायला जरा हे जातऽ
नाही, गाईच दुध पिते, नैऽ गाईचं दूध जास्त जड नसतं, आणि तस तर म्हणजे, जेवण झाल्यानंतर थोडासा गॅपचऽ पाहिजे पण मग तेवढा टाईम नसतो ना, जेवणच ऊशीरा होत म्हटलं तर, म्हणून. ह,
गाईचं म्हणजे कसं,, गिरगाय का?
काय माहिती कोणती गाय ते,, डेअरी वरून घेतो खरी,
हा हा हा हा,, हम् हम् हम्.
तुमची शेती वगैरऽ
शेती वगैरे पण, नाही, आपल्याकडे शेती नाहीये, इथ या भागात,,, हम्म.
अच्छा,
शेती वगैरे म्हणून, हम,
हा माम आणि मावशी मामा वगैरे असतील ना तुला?
हो आहेत ना.
अच्छा, आणि आई कुठलीय?
बारामती.
अच्छा म्हणजे
सगळी कडचे बारामती, सांगली, कराड,
अ हां
आणि तिकड पप्पांच पैठण.
अरे, हम् म्हणजे जास्त आपण जास्त खूपच, लांब लांब आहेत.
तेच की. मग तुम्ही गेलाच नसतान ना इकडे कुठल्या गावाला?
नाही.
हम्म.
सांगलीला, म्हणजे माझ हे मी त्यानंतर बी एस सी ॲगरीला माझा लागला होता तिकड नंबर, पण एवढ लांब नव्हत पाठवल मला.
हम्म हम हम् हम.
कारण तिकड कोणीच नाही ना आमच म्हणुन.
हो, ते पण आहे.
हम्म,
पुण्यात वगैरे मग
हो पुण्यामध्ये आहेत. हा म्हणजे यामच मावशी मुलगा आहे माझी काकांची मुलगी आहे. हम्म म्हणजे हायेत बरेचशे नातेवाईक.
मग ते आपल्या जवळच आल राहू दे.
काय झाल?
ते म्हणलं आपल्या जवळच आलय म्हणल, राहु दे म्हणल मग. पुणे म्हणजे सोलापूरच्या जवळ आहे ना म्हणजे कोणतरी आहे अस.
हो मुंबई, पुणे आहेत पण एवढ सोलापूर वगैरे तिकड नाही कोणी.
हम् हम् हम मुंबई तर अजून बघितलीच नाही. नाही मुंबई नाही पुनच आता आता बघतीये.
अच्छा.
हम
मुंबई आणि पुण्याची फार दगदगय. ट्रॅव्हलिंग वगैरे सगळ्याच गोष्टी. म्हणजे तिथली तिथली व्यक्ती ना जॉबवाली सकाळची जाते ते डायरेक्ट रात्र होऊन जातो कारण मी स्वतः मुंबईमध्ये होते ना.
हम हम्म हम्म.
आम्ही सकाळचे जायचो तो डायरेक्ट रात्री यायचो मी खूप बारीक झालेली.
हो म्हणजे स काळी नाश्ता न करता आम्ही डायरेक्ट तिथे जायचो जेवणही नव्हत टाईमवर डायरेक्ट रात्री आ करा वाजायला जेवण करायचो. म्हणजे भाजी पोळी तर न्हवतेचं दिवसा दोघी टाईम सकाळी पण नाही दु पारी पण नाही नाही रात्रीत जेवण करायचं भाजी- पोळी. तर कॅन्टीन मध्ये नाष्टा सारखं खायचं दुपारी. सकाळी असंच निघायचो आणि भूक पण जाणवायची नाही कामामध्ये.
ते पण आहे, मग तिकड काय शिकत होतात मुंबईला?
नाही शिकत नव्हतो म्हणजे आम्ही दोघी पण तिथे जॉबसाठी गेलेलो. कॉलेज नंतर हा.
मग तिकडेच म्हणजे मग तिकडच जॉब सोडून परत धुळ्याला गेलात का?
हा धुळ्याला म्हणजे असं गेलं थोडस म्हणजे अ माझ्या दी दी ने पण लव्ह मॅरेज केलंय ना काकांच्या मुलीने तर तिने केलं म्हणून मग माझं लग्नाच स्थळ वगैरे बघण चालू होत म्हणून मग मला बोलावून घेतलं होतं. मग काही नाही मग कोट करून घेतला मी.
अच्छा.
हम्म.
म्हणजे भाऊजी पण मुंबई?
हा वे सोबत होतो तिथे तिथ इकडचेच आहे आम्ही दोघे पण कॉलेजला सोबतच होतो.
अच्छा अच्छा अच्छा!
हम्म! सोबतच गेलेलो तिकड आणि सोबतच परत आलो.
ह ह ह.
हो.
चांगलय चांगलय.
हम् म्हणजे आमचं तुला काय सांगू अ निघालो पण असं तर जसं एखारद पिक्चरची मूवी असते ना तसली गोष्ट होऊन गेली आमची तिथे.
हा!
ह हम.
म्हणजे कुठनं म्हणताय धुळ्याच्या इथं का?
मुंबई मुंबई.
हम्म हम्म हम्म हम्म.
म्हणजे अ ट्रेन मध्येच वेगळेच आलो आणि ट्रेन मध्येच सोबत गेलो असं.
हा हा हा.
हा.
किंवा आम्ही ती गोष्ट कधी जर बोललो ना तर फार हसतो.
हम्म.
म्हणजे अवघड असतात ते दिवस हम्म हम्म म्हणजे ऐकायलाही छान वाटतं. तर थोडंसं वाईट पण वाटतं कुठेतरी म्हणजे फॅमिलीबद्दल. हां. आणि हसायला पण येतं.
ते आहे
हूं जाऊ दे आता. फॅमिली वगैरे बोलते सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतो. हूं. आमच्या इथे आमच्या गावाला तर वेगळीच घटना झाली होती. अजून मम्मीचा कॉल आलेला मम्मी बोलली अ हॅलो
हा हा बोला कि ताई ऐकतीये.
हुं तर म्हणजे अ त्याची ती जी वय आहे ना ती पंचवीस वयाचा आहे तो म्हणजे सव्वीस चालू असेल त्याला आणि ति जी बाई आहे ना तिचं लग्न झालेलं तिचा दहावी ला एक मुलगा सॉरी बारावी वीला आणि नववी ला मुलगी आणि त्या मुलासोबत ती चालली गेली.
वा
हो आणि तो मुलगा फक्त अठराशे रुपये घेऊन गेला आणि ती बाई घरातलं पंधरा तोळे सोनं घेऊन गेली.
हा आणि कुठं घडलं हे?
अ इकडेच म्हणजे धुळ्यामध्येच म्हणजे धुळ्यामध्ये तो असं गाव वगैरे असतात ना
हा हा हा हा
हम्म तेथे.
अवघड आहे.
हू काय काय ऐकायला भेटेल आजकाल सांगता नाही येत. आणि काय मनस्थिती पण काय असते लोकांची म्हणजे एवढं बाळ पोटामध्ये ठेवतात त्याला मोठं करतात तेवढं दिवस आणि त्याच बाळाला सोडून निघून जाते म्हटलं तरी तै बालिश पणा म्हणावा.
मग काय आणि ते तिच्याच वयाच्या मुला मुलींसोबत म्हणजे पोराच्या हे असलं करणं म्हणजे
आणि मी नेमकं ते आमच्या घरासमोरच राहायचा तो आणि ती थोडं या पाठीला वगैरे अशी
हां
म्हणजे अवघडच गोष्टी घडायला लागलाय कोण काय करल याचा भरोसा नाही
खरंच खरंच ते तर आहे काय वय नाही काय नाही
हम्म. म्हणजे कोणाची बुद्धी कधी बदले- बदलेल याचा भरोसा नाही. मानसिकता काय राहिली लोकांची आता.
खरंय की, असं हेनी केल्यानंतर
त्याला म्हणून घ्यायचं की बालिश बुद्धी असं पण ती तर चांगली नॅच्युर हो ना एवढं दोन मुलांच्या आई म्हटली तर
हम्म असं केल्यावर मग काय म्हणतात त्याला नवीन लग्नाचे मुलं मुली कुठं जावं
ह हा तेच आहे ना
म काय?
हम्म.. आणि गेलेत तर कुठे गेलेत गोवा गोवा गेलेत ते गोवा-गोव्याला
पळून
हो..
अरे बाप रे!
हम्म आणि ती एकटीच एकटीच सोन नाही घेऊन गेली ती म्हणजे ते ना तीन -तीन भाऊ ते घरामध्ये म्हणजे तीन तीन बाई होते ते दीर आणि जेठाणी त्यांचं पण सोने घेऊन गेले म्हणजे असे पंधरा तोळेे घेऊन गेले ते
अच्छा!
हम्म..
अरे बाप रे!
खूप म्हणजे ते इंस्टाग्रामला पण त्याची पोस्ट व्हायरल झाली असं ऐकण्यात आलं मला
हा हा हा हा...
म्हणजे एखादी गोष्ट घटतेेत ती म्हणजे अ - अ व्हायरल व्हायला पण वेळ लागत नाही
हो ते आहे चलो चालतय
ठीके
बोलू परत
ठीक
हो हो..